हो हो काय चाललंय बाकी
काय नाही बसले
हम म आज काय गरम फार होत तय ना आजकाल.
हो ना खूपच होतय.
तुम्हाला काही बरं नाही वाटतय टतय.
नई फ्रेश आहे मी.
हो काय तेच म्हटलं दिवसभर आ कारण मी काल मम्मीकडन आले ना. आज इकडे नंदण बाई आलेल्या आहे मग आज सकाळपासून तेच चाललेल होतं.
मासाचं वान लावणं हे करणं
आमचं पणअ तेच आहे ना माझे जावई आले आहे आहेत तर म्हणजे मुलगी आठवडाभर येऊन होत ती आणि आता जावई तीला घ्यायला आलेत मग ते झालं दुपारचं सगळं आमचा प्रोग्राम अडीच वाजता आणि मग जेवल आणि जेवणात आता ते ल बा छोटा झोपलाय ना. बाळ मग तो कसा चिडचिड करायचा प्रवासात. मग म्हटलं त्याची झोप पूर्ण होऊदे मग आता ते निघतील पाच साडेपाच ला जायला.
अरे मग घर पुन्हा खाली खाली ना.
खाली म्हणजे करमणार नाही कारण दहा दिवस झाले ना त्याला येऊन. त्याच्या मग मला तर घरात काय करमणारच नाही पण आता काय करणार आहे ते आहे
पर्याय नाही पर्याय नाही ते म्हणतात ना लहानपण भेटत नाही ना लहानपण पुन्हा भेटत नाही असं आता सेम माझ्यासोबत पण आहे माझा मुलगा आता साातवीला आहे. तेव्हा असं वाटायचं की हा कध धी मोठा होईल काम करण्यासाठी घरी आणि तो फार त्रास द्याय रात्री झोप पण नसेल व्हायची. मग असा राग यायचा हा न खूप कधी मोठा होईल कधी मोठा होईल आता तस जसा मोठा होतोय आता असं वाटतय की अरे किती मोठा होत चाललाय
अरे ते आता माझ्या मुलीचं कसं ती म्हणती मम्मी आत कधी मोठा होईल त्रास द्यायचा किती मला त्रास देतोय तर म्हटलं आवर थांब तसंच असतं ते मोठा झाल्यावर बोलशील होता तो बारका बरा होत ह हा ह
हो म्हणजे त्याला तेव्हा त्याला आपण उचलून तरी घेऊ शकाल तू जवळजवळ तरी घेऊन शिकायचो आत्ताचे बोल असे पण जे म्हणजे हा आता तो डोक्यावर
डोप्यावर हो बोलायचं सुद्धात त्यांना पैसे लागतात आता मी माझ मुलगा तर आहे तिकडे बाहेर अहो शिकायला आहे तर त्याला फोन केला ना काय झालं निगाला मग पोचला जेवला हो ठीक आहे हा चल चल बाय जेवढा हो होणार होणार
हो हो म्हणजे काल काल परवा मी असच बसले जायचे मम्मीकडे म्हंटल होऊ द्या आज आ आठ हा येतो जन्मापासून हो आपण कसे हे केले असा खूप त्रास द्यायचा किंवा म्हणजे खूपच हे व्हाय च. कस मग हळूहळू कामाचं पण हे व्हायचं सगळं मग ते कसं करायचं मग आता हेच काम अभ्यास झाल की सकाळी तो विचार करायचा साडेसहा पासून दुपारी तीन साडेतीन काय तो पूर्ण बिझी असतो
हो हो.
तर एक म्हणजे क्लासेस च्या ह्यान बिझी असतो. कधी कधी असं वाटत की आपणच खूप लोक त्याला स्कूलमध्ये टा या सगळ्याला आपणच कोठ तरी डोशी
आताच हेच तस आहे ना व तीन वर्ष झाले का त्यांच्या पाठीवर आलंच कि ओझ
नाही पण मग ते कसं होत की घरात म्हणजे काहीच नाही करण म्हणजे अ दादा दारी अस म्हणजे तो एक मुलांचा फैजच असतो ते आईला सोडतच नाही. म्हणजे मला तेव्हा असं व्हायचं ति तो सोडत नसायचा काम असायचं जिथ म म्हणजे दारा दारी त्याची काहीच मत नव्हते पण मलाच वाटायचं हा ना फार त्रास देतो. फारच त्रास देतो मम्मी त्याला आणते खूप लहान असं टाकून दिलं होतं स्कु स्कूल मध्ये पण मग तो पण म्हणतो कधी तरी मम्मा तु ना म्हणजे खूप लवबट तुम्हाला टाकून दिलंस. पण मग आता थकून जातो. थकून जातो म आला नऊ वाजता झोपुन जातो. म्हणजे इतकं त्याच तो पूर्ण बीझी असतो आणि तो जातो सकाळी टिफिन करण्यापेक्षा हा मग मी एकटीच असते दिवसभर माझा घड्याळाकडे वाट बघते, अरे अडीच वाजले आता शाळा सुटली असेल, आता गाडीत बसला असेल घरी येत असतो दरवाज्याकडे अशी का सार
मला ब आता माझ्या मुलाच कसं झालं होतं का तो जेव्हा पहिलीला गेला फर्स्ट स्टॅडर्डला त्याच वेळेला मला खूप मोठा पा आतड्यांचा आजार झाला होता. आणि मी एक वर्ष हॉस्पिटलला होते ऍडमिट पण थोडं थोडं घरी मला आणायच म्हणजे चार आठ दिवस घरी आणायचे पुन्हा दोन दोन महिने हॉस्पिटलला पुन्हा चार दिवस घरी तर ते ते एवढे हाल झाले एवढे हाल झाले आणि कॉन्व्हेंट स्कूल मध्ये होता त्याचा म्हणजे होमवर्क घ्यायला कोण नाय. ह स्कूल मधून काही तर दिलं त्यात डायरीवर लिहून फनडे असेल कधी केसाना तेल नाय कधी टाय नाय बेल्ट केलेली कधी कपड्यांना इस्त्री नाय तर ते स्कूल मधुन सारखे शेरे यायचे पण करणार काय मग जेव्हा एक दिवस मला बर वाट त्याच डाय तेव्हा म मी आता मी स्वतः टीचर असल्यामुळे काही गोष्टी होत्या म त्या योगायोग असा होता का त्या चार वर्ष कवणारे एक टीचर हो तिथे आमच्या इथे राहायला होते बिल्डिंग मध्ये मग मी तिला जाऊन भेटले तिनी सांगितलं पण तरी त्या काय ऐकतच नव्हत्या शेवटी मी जाऊन त्यांना भेटले का मॅडम माझी अशी अशी कंडिशन आहे मी बाहेर म्हणजे हॉस्पिटलला येत असल्यामुळे मामी काय म्हणजे माझी भावजय शिकलेली नाय माझी आई हॅलो येतो का आवाज हॅलो हा आणि मग त्यांना समजून सांगित तल मी का असे असे आहेत. तर काहीनी म्हणजे काडरे तुम् ग्हम कशा तुम्ही इडे टाक मी म्हटल माझा प्रश्न आहे ना जर त्यानी पुढे तो नाही शिकला काय प्रॉब्लेम तर मी माझं डिसिजन पण आता मी तुमची फी तर देते ना तुम्हाला शाळे ही भरून आम्ही शिकभ्या हा मग तुमचा शिकवण्याचा का मा आहे तुम्ही इतर मुलांना चाळीस मुलांना शिकवता तसच त्याला शिकवा तो नाही कशाला तु् काढा त्याला आणि मग त्या मुलाच्या डोक्यात ते जे बसलं तो सारखा बोलायचा मम्मी मला का दुसऱ्या शाळेत तक तिथून का हा हॅलो त आवाज नाही येत
नाही काय थोडा थोडा ब्रेक होतोय ताई असं असत दे
कोण मग तो म्हणायचा तिथून काढ मला दुसऱ्या शाळेमध्ये टाक मला ह शाळेत शिकायचंच नाही मला गो मग त्याच ते मग त्याला खूप नंतर मग मी त्याला समजवलं असं नसतं बाळाा मी आजारी आहेझ तो अस त्याच ते प वर्ष जे होत ना ते खूप खडतर गेलं हण काय करा त्याला म्हणजे अभ्यास कराची त्याला सवयच नाही लागली यायचं ती बॅग टाकायची नाही पोरांच्या अ पोरांच्यात खेळायला यच दुऱ्या दिवशी ती बॅग तशीच उचलायच स्कूल ला जायचं स्कूल मधून आला का ब असं होत ना ते आणि नंतर मग मी त्याला मग दुसऱ्या वर्षापासून थोड थोडं थोडं त्याला घेत राहिले म्हणजे आता माझा मुलगा इंजिनियर झाला एट पॉईंट एट पर्सेंट पडले ह्या वर्षी त्याला तो आता सुटला आता आता त्याला आ ह मग तो त्याचा म्हणजे ती त्याची जी जी मॅडम आहे ना ते आज - - इथून दारावरुन गे - - हा बघत पन नाही. ती बोलते हा ा हा तो म्हण - - ब गेली ना दारावरून दि तिला अशी सवय झाली. का तरु इथून म्हणजे आमच्या इथून एक - - किलोमीटर असं सिटी म्हणजे बाजारपेठ हाय ती - - तिथपर्यंत जायच्या तिथून भाज्या घेऊन आ - - च्या घरी येणार आणि - - मला बोलायच्या ह्याच्या पप्पाना आम्हाला घरी सोडवायला पाठवा. म्हणजे इथून तीन किलोमीटर त्यांचं घर होतं. आणि रिक्षा भरपूर अस - - फक्त रसत्याला - - पण रिक्षाला पैसे नाही खर्च करायचे. ह तर एकदा झालं - - दोनदा झालं भर--. पूर वेळा झालं मग मला जरा ते - - म्हटलं काय मी त्या त्या मॅडम ला बोलो मॅडम आओ या दोघी दोघी म्हटलं आठ साडे आठ ला रात्री घरी येणार ‌कॉफी बनव यांना कॉफी करायची मिस्ट राना घेउन त्यांना सोडवाय जातो म्हणे आओ त्या - - तशाच हैत मग मी काय केलं एक दिवस मिस्टराना बाथरूम मध्ये लपवून ठेवलं. आणि त्याना म्हटलं. त्याना म्हणटल त्या रोडवर रोडवर दिसल्या ना बाथरूम मध्ये जा पळा आणि त्या आल्या वल्लभ के पा्पा किधर गऐ म्हटलं. सेकंड गए अभी कब आय मी म्हणटल ग्यारा बजे आएगें बसल्या बसल्या गेल्या निघून अस दोन - - हा का आणि चांगल्या होत्या त्या म्हणजे घर - - नवरा चांगला होता पण त्या उगाच अश्या त्रास द्यायला यायच्या आणि आल न आल्या की नाश्ता बनव कांदाप पोहा बनव खि ख्रिश्चन होत्या त्या मग हा मग पण त्या माझ्या मुलाच्या डोक्यात बसून- - हा आणि मग ह आले का पहिला कॉफी बनव मग माझा मुलगा बोला त्या दिस त्यांना अजूनही त्या दिसल्या त्यांच्या तोंडाकडे पण तो बघत नाही त्या सरळ सरळ म्हणायचे असं असतं मुलां बघा आता म्हणजे माझ्या मुलावरून मी सांगते जस तुम्ही त्या काही मुलगातून जाता एवढा बिझी झाला का त्याचं हे बघ आणि माझ्या मुलाचं लहानपण बि कही गेलं ना का खूप माझ्यामुळे म्हणजे त्याला तो त्रास झाला आणि तो कसा म्हणायचा त्याला कपडे बदलायला भीती वाटायची ना तर मला म्हणायचा मम्मी आतमध्ये चल ना मला हाताला धरून आणायच मला कपडे काढून दे मग म येऊन बदलतो मग कारण आम्ही कसं कंपनीच्या आम्हाला हॅलो
हा हा बोला तुमचा आवाज कटतोय ताई थोडा थोडा
कोर्टर्स कसे वन आर के होते तर तिथे काय तेवढीच ना तेवढ्याच रूम मध्ये ना आपला सगळा व्यवहार मग आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला तो मोठा असल्यामुळे त्याला आतमध्ये तो कपडे बदलायला जायला पण घाबरायचा रूम मध्ये इतका तो हे होता मग त्याला मी त्याला हे करायचे थांब म्हणजे आणि मग तो मला म्हणायचा तुला दूध बनवून देऊ तुला औषध बनवून देऊ का फ्रुटी आणि मला मी म्हटलं हो म्हटलं का मग मला तो खेळायला बाहेर जायचा मग मम्मी मी जाऊ खेळायला तु इतका लहान असून दोन्ही मुलं माझी केअर घ्यायचे आणि आता मोठा झालाय हो आता बोलायला पण मागत नाही आज सकाळी पण कॉल केला काय रे तू कधी येणार आहेस हा माझी ती पॅन्ट धुवून ठेव येतो बस एवढच मुलांचं कसं वेगळंच असत असतं ना
हो म्हणजे मग तेव्हा समजत म्हणजे थोडं थोडं आता म्हणजे मला असते खूप म्हणजे मला अस पण सकाळी तिकडे म्हणजे नंदेचे मुलं आलेले नाही तिकड बसला आहे तो आणि मामाकडे हो तैवड मध्येच सुट्ट्या लागल्यापासून मी त्याला तिकडेचं ठेवलं कारण, की ऊन खूप आहे आमच्याक- मग त्याला खेळायला तिकडचं ठेवल. आता रिकामी बसली होती - सकाळपासून म्हणजे मला जाणवलं, अरे हा मुलगा माझ्याकडे एक दीड महिना नव्हता, फक्त काल रात्री आलो. हा मुलगा परत त्याच्या -त्याच्या आयुष्यात बिझी होऊन- गेलेला आहे. हा म्हणजे आता मी सगळं आवरत- निवांत बसलेली आहे. जस म्हटलं, आपण त्याच्या आयुष्यात, कुठेच नाही. सध्या तरी कुठेच नाही. फक्त तो, हा, त्याला एक मार्गदर्शन करतो आहे. त्याच केअर टेकर. ऍज केअरटेकर म्हणा. फ्रेंड च्या एकच लेवल मध्ये आता मी - कुठेच नाही त्याचा हा फक्त ओरडली, अभ्यास. करत नाही त मग मी हा. एक आईच्या भूमिकेत फार वेळेस असते आणि थोड्या फार वेळेस त ओरडण्याच्या च भूमिकेत असते मग त्याला वाटत नाही तू मेरी मम्मा नही, तू चिल्लाती रेहती, तू मेरे को पसंद नही, तु मेरे कॊ पसंद नही अस असत.
ह. मी आता कसं करते माझा मुलगा कुठे जर अहो बाहेर जाय निघाला तर हो लागत मी पण आता माझा मुलगा रविवारी येईल - फिरायला गेला होता, तर मी ओरडले. मग तो म्हटला, तू काही पण कर, मी जाणार म्हणजे जाणार. तर मी म्हटलं, 'असं नको रे बाळा बोलत जाऊ. ' ऐकलच नाही, मग काय - ता का मी रेकी ग्रँड मास्टर असल्यामुळे त्याचा ओरा लॉक केला त्याच- जेल नंबर काढले. त्याच सगळ्या गाडीची बॉड मध्ये घेतली. तेच. संरक्षण कवच दिलं. अस करते मी अहो, मग हो हो. हो ना मी शिकवते ना, अ फर्स्ट लेवल ते आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते प्लस पॉईंट म्हणजे मी स्वतः तुमच्या डोक्यावर हात ठेवून मी आची मेन्ट देते ऑनलाईन वैगरे नाही ऑफ ऑफलाईन स्वतः ह अटोनमेंट जे देते ते स्वतः हा. डोक्या वर हात ठेवून देते त्या मुळे माझी माझ्याकडे येतात लोक म मीही जाते घ्यायला तच्या क्लास मग अशे कुठ घरातले लोक बाहेर जायच्याय त्यांना करते नाची बॉलमध्ये घ्यायचं त्यांना चला तई आपला वेळ झालाय आता ह चा हा ठीक आहे हो ठीक हो हो हो धन्यवाद हा